हॅलो
हा येतोय व्हाईस क्लियर
हॅलो
हॅलो येते का आवाज क्लियर हम्म मग तेच बसले होते. ते मग काही घरात रेसिपी ट्राय केलेली ना लहान मुलांसाठी.. मग त्या म्हटलं तुमच्या ज थोड्या शेअर करावे.
होय चालेल की खरंच मला ऐकायला खूप म्हणजे छान वाटेल बोलाय
हम्म तर पहिली रेसिपी आपले बटाटेपुरी म्हणून एक आहे.
बर हा
तरीरसका शशी तर कीला बटाटा असतोय का. तो उकडून घ्यायचा एक पातील घ्यायच त्यामुळे तो बटाटा म्हणजे. एक चार जरी घाठलं तरी भरपूर ते. तो उकडून घ्यायचा त्यानंतर काय करायचं गव्हाचं पीठ असते बघा आपलं त्या गव्हाच्या पीठमध्येध्ये म्हणजे एक कप घेतला तरी चालेल होतय भरपूर. र आणि बटाटा तेेऊन मग ते मिसळून घ्यायच ते. ते मळताना त्यात काय करायचं की जिरे असते बघा जिरं हळद मीठ असते बघा ते घालायचं आणि वरून कोथिंबीर थोडीशी थोडी घालायची आणि तिखट काय थोडं प्रमाणातच घालायचं कारण लहान मुलांसाठी असते ना ती.. आणि मग ते ला म्हणून वगैरे घेतलं की ते लाटायचं आणि मग ते तुम्ही थोडं. घी वगैरे किंवा तेल वगैरे घालून ते तुम्ही हे करू शकताय. परतून वगैरे घेऊ शकताय ते खायला पण खूप छान लागते आणि लहान मुलांना ते आवड ते त्यात बटाटा असल्यामुळे ना आणि दुसरं काय आहे कि ब्रेड रोल म्हणु आहे ते काय करायचं हा ब्रेड रोल. तर बटाटा बटाटा भाजी करून घ्यायची आपण पहिला आणि ब्रेड रोड मध्ये ते घालायचं आणि घालायचं आणि ते काय तळून घ्यायचं. म्हणजे बटाटी भाजी तुम्ही आधी केली हा साधी बट बटाटे भाजी करायची आणि ब्रेड मध्ये घालून ते जरी तळां तरी ते पण खूप छान म्हणजे खायला छान लाग तेती
मग ब्रेड ब्रेड ला लावायची म्हणजे म्हणजे सँडविच बनवते तस ब्रेड आणि त्याच्यामध्ये भाजी परत एक ब्रेड घालायचा आणि त तसं तळायचं काय?
ह म ते खायला खू
ऑईली होणार नाही जास्त.
जास्त ऑईली नाही होतं हे.
होय काय.
हा नॉर्मली ह्याच्यावर हे करून घेतलं. फ्राय करून घेतलं ना ते खरंच खायला खूप छान होतंय. आणि मग तुम्ही एक. थोड्या वेळानंतर दिलं तरी चालेल लहान मुलांना. आणि खजूर लाडू म्हणू आहे, तो पण. खूप म्हणजे खायला खूप छान आहे, आणि खजूर शरीरासाठी खूप चांगलं पण आहे.
होय खजूरचे भरपूर फायदे आहेत, एक खजूर रोज खायलाच पाहिजे.
होय तरी काय करायचं. की आपलं खजूर असते ते खजू, काजू, बदाम हे एकत्रित. त मिसळायचं आणि थोडं एक तासभर हे मिश्रण करून ठेवायचं. आणि त्याच्यानंतर ते. जे वाडू म्हणजे जे लाडू असतात ते ओळायला चालू करायच. किंवा गरम म्हणजे गरम जरी केलं तुम्ही ते तरी मग ते तस पण वळू शकताय तुम्ही. आणि हा पण लाडू म्हणजे खायला खूप छान होताय आम्ही आमच्या आमच्या घरात लहान बाळ आहेत ना. त्यामुळे आम्ही ट्राय करतोय. हम्म म्हणजे आज करून ठेवतोय आणि ते आमचे.
आणि त्याच्यात अजून काय घालायची गरज नाहीयं.
नाही नाही खजूर लाडू मी म्हंटलं की तुम्हाला खजूर बद् बदाम आणि काजू एवढंच एकत्रित मि
एवढं तीनच तीनच घालायचं त्याच्यामध्ये खोबरं वगैरे काय? फक्त खजू खजूर.
खजूर खजूर आणि ते एवढंचच.
मग काय काय म्हणला की, पूर्ण सगळं बारीक करून घ्यायचं पहिला. हा आणि मग ते डायरेक्ट असं ओळायच म्हणजे बारीक कि खिसुन घालायच की गरम करून घालायचं तसं.
म्हणजे गरम करून घालायचं म्हणजे ते मदत होते, ना ते वळायला.
हा हा हा. म्हणजे थोडस म्हणजे बारीक सगळं करून घ्यायचं मग जसं आपण पाक. वगैरे करतोय तसं गुळ थोडसं वितळून घ्यायचं आणि त्याच्यात ते मिश्र ण टाकायच आणि त्याचे लाडू वळून घ्यायचे. की म्हणजे हे, खजूरला कसं म्हणजे मिक्सर लावताय की मग फ क्त कसं करताय मिक्सर लावून होईल? अजून आधीच चिकट असते ना.
त्यातलं ते जे असते ते आपण काढतोयच की.
अ हा म्हणजे अ. बर बर बर हा.
तर दुसरं मी म्हणजे सांगन की, शेंगदाणा पोळी.
हा शिंगदाण्याच हा फेवरेट आहे माझी. ओके.
काय शेंगदाणे भाजून घ्यायचं त्यात शेंगदाणे भाज नॉर्मली याच्यावर घ्यायचं म्हणजे जास्त पण काळे पडू द्यायचं नाहीत ना हाद
ह म्हणजे अगदी असं अ दाब पडू द्यायचं मी आणि. आन तर असं क्रिस्पी व्हाला पाहिजेत एकदम बरोबर हा हा.
मग ते भाजून घ्यायचं त्यात वेलदोडे गुळ घालायचा. मग मिक्सरलाही वाटायचं वाटण. आणि मग थोड्या वेळा नंतर हे काय करायचं, गव्हाच्या पिठात आपण असतंय बघा. गव्हाचं पीठ त्या पोळीत ही की नाही. आपण म्हणजे हे करायचं म्हणजे लाटलं तरी चालेल किंवा त्यात ते भरून सुद्धा केलं तरी पण ते छान होते, आणि मग ती पोळी भाजायची आपण. म्हणजे पो खायला पण खूप छान लागत
तुम्ही कशा बरोबर खाता शेंगदाण्याची पोळी? काय फक्त असं दुध किंवा तूप लावून तसंच.
नाही आम्ही तूप लावूनच फक्त खातोय ना की सकाळी एक म्हणजे सकाळी आम्ही हे करतोय आम्ही किंवा दुपारी संध्याकाळच्या टाईमला आमच्यात वेगळं असत हा अस घरी सगळे असतात ना त्यावेळेस, हम्म
ते छान लागते, दुधाबरोबर थोडीशी टेस्ट इकडे तिकडे होत्या परंतु तुपात भाजून मस्त लागते.
हा होय होय होय, आणि ते खायला पण खूप छान लागते ना. आणि शेंगदाणे असल्या मुळं, लहान मुलं आवडीनं खायला बघतात ना ते.
एक आठवड्यातन किंवा पंधरा दिवसातन एकदा तरी खायलाच पाहिजेल जास्त प्रोटीन पण जातंय आणि त्याचं आणि वेगळं असं टेस्ट काहीतरी छान हे होते, झटपट पण होते. मोस्टली आम्ही अ जास करून बाहेर कोण जाणार असेल, एक दिवसाच्या ट्रीपला किंवा तर असं मग आम्ही करत असतो नाहीतर मग अ थोडसं सकाळी भाजी वगैरे करायचा कंटाळा आला असेल तर मग, आता डायरेक्ट बनवून ठेवून त्याचं सारण पाहिजे तेव्हा करता येईल असं थोडसं करून ठेवते मग जर कोणाला भाजी चपाती खायचा कंटाळ येतोय किंवा काय हो ते त्यावेेळेला असं शेंगदाण्याची पोळी पण मी पण बनवते.
आम्ही अजून एक त्या म्हणजे लहान मुलांसाठी करतोय ना, रताळ्याचे पराठा माहित आहे?
रताळ्याचा पराठा नाही? मी कधी रताळ्याचे पराठे बनवले नाहीयेत, खरं रताळयाचा दुसऱ्या मु रेसिपी बनवली
हा हा हा तर काय करायचं कि हा रत् हम ह तर रताळं घ्यायचा, तो उकडून घ्यायचा. उकळू उक उकळून घेतल्यानंतर उकडून. त्यात गुळू टाका हा त्यात तर गुळ टाकायचा थोड्या प्रमाणात.
हम्म हम्
गूळ टाकायचा आणि ते हे एकत्रित मिश्रण असते की नाही ते शिजवून घ्यायचं.
बरं हां
आणि मग ते हे झाल्यानंतर आपण गव्हाचं पीठ आहे बघा त्यात हे मिस ळायच आणि त्याचे पराठे लाटून घ्यायचे. रोटीगत लाटली तरी ते छान होतात हो हो. गरम गरम असते तोपर्यंतच.
हा हा हा हा गुळ कसा खिसुन घालायचा ना फक्त? काय म्हण काय आपण जस जस घार्या वगैरे करत तसं थोडसं घालायला पाहिजे त्याला.
दोन्ही प्रकारे घातलं तरी ते छानच होते ओ.
होय हा.
हम्म होय, म्हणजे ते लाटायला येईल एवढ्या व्यवस्थित ते झालं पाहिजे मिश्रण आणिजे तोपर्यंत जे गरम अस ते बघा तोपर्यंतच ते म्हणजे करून घ्यायच म्हणजे ते व्यवस्थित लाटलं जातय. रिकामा ऑडिओ हम् तर आता काय आपे... आता आम्ही पौष्टिक आहे तर ह्याच्यात काय करायचं? हे वेगळ्या प्रकारचे की सर्व भाज्या असतात बघा त्यात चिरून घ्यायच्या. परत सगळ्या असू दे की म्हणजे गाजर वटाणा.. कोबी शिमला मिरची थोड्या प्रमाणात घ्यायची. आणि हे मिश्रण हे करायचं एकत्रित करायचं.. आणि ते अप्पेग त करायचं म्हणजे गोल असं आणि ते
काय म्हणजे अ कशाचं मिश्रण बाकी भाज्या घालायच आणि काय म्हणलं?
हे वाटण करायचं बारीक एकदम. गाजर वटाणा वगैरे गोबी असू दे. शिमला मिरची.
बरं हा.
जे मिश्रण करायच आपेच मिश्रण करायचं आणि त्यात ह्या सगळ्या भाज्या घालायच्या.
तुम्ही अप्पे मिश्रणासाठी काय यूज करताय?
कशासाठी?
आप्पे चं मिश्रणात साठी काय यूज करत म्हणजे काय काय हे करत त्याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालण्यासाठी.
नॉर्मलीच की आपण तांदळाचे तांद तांदूळ परत... आपलं उडीद हे घालूनच करतो आम्ही मिश्रण. तसच कि लहान मुलांना लागते तस.
बरं बरं बर हा.
आणि कोथिंबीर वरून घातली तरी पण ते छान लागते. मग हे मिश्रण करून तुम्ही आपेगत करून लहान मुलांना देऊ शकताय.
थोडस पौष्टिक पण आहे म्हणजे जाते भाज्या आधी खात नाहीत मुलं तर हे सगळं घातल्यानंतर खातीलच खातील मग..
पन.
छान छान रेसिपी आहेत तुमच्याकडं खरंच!
तुम्ही एवढा वेळ खरच ऐकून घेतलं आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा.
हो नक्की ट्राय करणार मी ते आप्याची रेसिपी तर मला आवडली. ते मी नक्की ट्राय करेन.
चालेल चालेल हा बाय हा.